हॅलो.
वय झालय की.
ह
हो
हँलो.
काय चाललय म्हणलो ग.
आवाज खरखरालय ग तुझा क्लिअर आवाज येना.
आता बघ.
हा बोल ब्लूटूथ घातल्यास काय?
नाही ग कानालाच लावलंय की. लो
लो
हा बोल कि.
तुझ असं अडकाय लागलय.
आता बघ हॅलो.
हा बोल बोल कंटिन्यू बोल म्हणजे कळेल मला.
आता यायलय काय?
हा बो याले बोलात आता.
. हॅलो.
हॅलो रे काय झालंय की एकदम स्ट्रॉंग होते आणि एकदमच आवाज येतो. असं दहीचे वाताले क नाही मोबाईलला कुठं फेको वाटयला लागले. टाइम खूब बोलतोय ह्या ऐप मध्ये हाय का काय माहिती?
अगं तू वार्याला आलीस काय तू?
आं नाय गं.
वाराचा आवाज आलाय.
पाण्याचा
वारं वारं
नाही नाही वार्याचं नाहीये.
मला तुझ्या वाऱ्याचा आवाज आलाय गं.
हा म्हणजे इथं बाहेर आहे मी.
हा तेच वाराचा आवाज आलाय.
हा हो फेऱ्या मारते ना आत परत कसं सारखं आवाज बा येणार म्हणुन बाहेर आली.
हां.
आवाज येना काय क्लिअर?
त्या म्हण तुला आवाज येना नाय माझा म्हणुन बोललो.
हम्म हम्म ते तुझं कसं अडकालतोय ना. म्हणून म्हटलं की बोला नाही तर.
कनेक्शन काढलं सगळं आता झाला असतं.
काय झालं?
कनेक्शन झालं त्यामुळे नीट झालं असेल म्हणलं.
हा झालं असणार आहे तिचं. ओ हिटर कोणते मशीन चालू आहे वाटतं. फेअर ना आवाज आलाय हेचा होता. म्हणजे असं नाही का बारीक आपण करतो कहुंटे तसा. तशा टाई त्या मशीन चा आवाज यायलाय.
होय.
झालं ना आवाज होता सगळं.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
कॉलेजच्या
होय बाय तु कॉलेज येशील का नाही माझा काय संबंध .
त्या ए सी चा आणि याचा काय संबंध नाही. एवढ्या दिवस नाय इतके वर्ष हे खाल्लं ना हे
हे दमवले होते मॅडम आणि आता गेले ना अ चे तर फोन लावलं असते का नाही सर म्हणले असते लॉग इन पेज चालूच नाहीये.
हा तसंच बोलले असते ए त्यांचे ते हे असते जेवढं तू तुलावता येईल ना तेवढं तुलवता
आणि आता दोन मिनटात काढून दिली त्याल
हा?
बघ की.
नई म्हणजे ग ह्याचं बघूया, ह्यांचा अंदाज घेत्यात ग. बरोबर आहे, आणि शेवटी काय झालं तर त्यांच्यावर येणार आहे.
हा बोल ते त्यांना पण माहितीये ग. हा होत नाही, त्यांना माहिती आहे.
हा म्हणूनच ते पण जरा हे करत्यात. ऍक्च्युअल त सांगू हे आधी आपल्याला हे आधी पण मियाळालं असतं.
होय काय
आता तसं बघायला गेलो, तर त्यांच्याकडे बुक आहेत ना. तसं कम्प्लीट केलेलं, असत्यात की. तर मागे एकदा झालं होतं, मी साईन पाहिजे होती सरांनी म्हंटली सरांने कॉल कुणी ते बुक कोणी त्यात आहे काहीच टक केलेलं प्रिपेर केलेलं असं. ते सर म्हटले की बघायला पाहिजे, मग तेव्हा तसं बोलले मग लॉगिनचा काय उपयोग आहे? ते फक्त ऑनलाईन दिसते दुसऱ्या दुसऱ्या कॉलेजमध्ये. नाही का जात ऑनलाईन ठेवायला लागत ते.
एप्रिल मध्ये आलाय म्हणली त्यामुळे तिथे एंट्री झाली नाहीय.
आल नई.
तुझा हप्ता एप्रि एप्रिल मध्ये आलाय म्हणून एंट्री झाली नाही तिथं.
हा हा अस झालंय व्हय
हा हा.
आणि हे घेतलंच त्याग पावती प्रिपेअर केलेली.
ते दिलेत की थर्ड इयर.
दिलीप ना
होय
हा तेच म्हंटलं परत आणि काय? हा होय बाई ते आणि लक्षात नसेल तर म्हणजे होतच ना. त्यासाठी जावा आणा ते हम्म.
हो.
ते आधी जर आपण फॉर्म त्यांनीच भ ते सर्ण फॉर्म भरले असतेना नीट. तर आपलं ते जा दिसलं असतं ग सगळं. आपल्यान आपल्याला पण लगेच मिळालं असत.
होय बाई खरंय.
लेट गेले ग सेकंड ईयर चे फॉर्म.
हा म बरोबर तेव्हा.
हा मग हा प्रॉब्लेम झाला.
हा मला जमा झाला म्हणल्यावर बरं वाटलं ग.
हो नाहीत टेन्शन आलं. टेन्शन किती आलतं? म्हणजे एवढे भरायचे का? पण सरांनी बोलली होती ती वरवी ते सरांने भरायला लागत नाही
अध पण ते आता कसं टेन्शनच नाही ग.
हा माझ्या पण बोलल्यात बाबा ह्याची पण फेर हाय म्हणून. असं काय सांगितलेस का तू?
पण सांगणार ना तू. असं कुणाचा पण डेटा कोण सांगत नाही गं.
हां ते तर हायच की.
हम्म.
फक्त तुला एवढंच बोलले ना घेऊन अ म्हणजे ती का आली नाही. असं.
माझं सर म्हणलीत तिला सांग म्हणून.
हां.
हम्म.
बघू
आणायला दोन दिवसान जाईन कॉल केला सर म्हणले दोन दिवसांनी येणार आहे.
म्हणून तू
कुठलं दोन दिवस म्हणाल्यात.
ते वरनं यायचंय गं ते.
हम्म.
अजून दोन दिवस लागतील असं बोलले.
हम्म.
हम्म, लय दिवस सुट्ट्या पण टेन्शनच आहे सगळं.
हम्म.
हम्म, माझं मन म्हणजे आता सध्या, कंटाळा आलाय म्हटलं.
हम्म.
एक मिनिट. अ बोल आता, बघितलं गं किती झालं. कट होतंय.
होय किती झाल्यात?
तीस मिनिट. जे काल परवा तसं झालं ना की बोलालते बोलालते नंतर कळालं की आवाज येईना. मग कळालं टाइमिंग झालतं.
हां बोल की.
एकदम पॉझ होतीस का?
अगं मी बोलत होते ते मला पण तुझा आवाज येत नाही एकदमच.
होय, काय माहिती नेटवर्कचा इश्यू. येत होता आवाज क्लिअर येत नव्हतं म्हणून वरती आले. आता मग पर इथं पण तसच प्रॉब्लेम आहे.
गावाकडं नेटवर्क नसतयच गं लय.
नसतंय अगं आता एकेकदा इथं माझी एकदा गेली होती. दुपारी आली ती सकाळी रेंज नव्हती दुपारी आली ती.
काय करतेस तेवढा वेळ?
आं
काय करते ऐवढा वेळ?
काय असंच बोलले त्याचा हे ते नाही त्या व कामं असते ती करायची मग.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
हम्म.
आता सुट्टी बोर झाल्या आता सुट्टी म्हणजे.
हम्म.
मग
ती लवकर झाली पण असं वाटायले.
काय
बी के कमप्लीट लवकर झाला असं वाटायला लागले आता. हां.
मला वाटतं आपल्या डिग्रीचा पुढच्या महिन्यात येईल.
डिग्री कोनवोकेशनस का?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
मला पण तसं वाटायला लागलंय.
. अगं सप्टेंबर पर्यंत येईल वाटायलं मला.
सप्टेंबर पर्यंत मला असं वाटलं ऑगस्ट पर्यंत येईल.
एक्किस तारीख शेवट आहे आणि पण पुढं काय तर तारीख आहे.
किती तारीख शेवट आहे एक्कीस. हेजे कॉन्वकेशनचा तीस आन हां वाढवतील की. कोण आहे असं हिने भरली फॉर्म?
नाय गं. हाय ने एकेकांला पोस्टराला पाहिजे असतं ना आणि एकेकांना अ तं हिथं .
हम्म हम्म तेच ती नाय अ बोलली म्हणजे स्नेहलशी झालं बोलणं ती बोलली की मी कोशटाने घे घेतलं.
हा.
पोष्टाने घेतली ती.
का गं म ते दुखते.
ती म्हंटली की मा मम्मी नको म्हणा लागल्या.
मम्मी जरा आगदावत हाय काय? आई बघ की काय असं म्हणजे ते क्षण पण भारी असतात गं.
होय म्हणजे तो
हा आत त्यांना बाई की आपण एवढं का तीन महिने कष्टानं कर
तीन महिने नाय तीन कर्ष
हा सॉरी तीन वर्ष आणि अ दोन एक एक असं मला वाटत की किती असं दोन तीन तास लागतय बघ.
हा तेच
हॅलो
दोन तीन दोन तीन तास लागत ग म्हणजे शेवटी कस असत माहीती ये का ते ते कोट पण घालणं किंवा ते वेगळंच असतं ग.
हा तेच की
त्यानं एखाद पोस्टान बोल की,
दहा मिनटं झाल्यात तुला करते मग दुसरा.
हां बर कर
हा